हॅलो आवरल काय? आवरल
आवर पल आवरलं बघ, काय करालीस?
हम्म नष्टा हो येतो. नाष्ट्ता झाला काय? चहा, पाणी झाला झाला अअ हा म आता स्वयंपाक करायचा. भाजी भाजी निवड चालू हाय भाजी निवडालय. स्वयंपाक करायचा हो छान
हम्म छान आहे, छान आहे, छान आहे, काय नाही आज हेणी इजी भाजी
हम्म
हो भाजी भाकरी करायचीय हो
होय. क्या हो काय रोज रोज काय करायचं? सगळं हे होतय
शेवग्याची भाजी करायची.
होय आज शेवग्याची भाजी होय. तनी करायला खूप वेळ लागतय नई. हम् हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो